हा काय ग ताई आवाज येतोय का नाय?
हो.
हम्म काय करते?
काहीच नाही बसली
बसलीस स्वयंपाक झाला?
हो झाला. खिचडी.
खिचडी?
हमम.
तुम्ही रोज खिचडी खातात का?
नाही. रात्री रात्री खिचडीच राहते चपाती ती पण राहते हॅलो नंतर बोलते, काहिच हो चांगली झाली.
सरपण आले होते का?
सर, मॅडम आले होते.
हमम रंजना मॅडम, हमम. हमम.
उद्या पण आहे ना योगा दिवस
हो सांगत होते पण आम्ही सोमवारी घेणार असं सांगितलं सरांना
आ आ.
तर हो हो सांगत होते सर हो सोमारी यायचं असं सांगत होते.
उद्या मंग इथे राहणार ना ग आज उत्तर कार्य आहे ना.
हम्म तर सोमवारी घेणार रविवारी सुट्टी आहे असं सांगितलं तर हो सांगत होते ते
हो सांगत होते ते तरी पण च- चला हो चालेल मी संध्याकाळी घेतले ग काल म्हणजे सर्व मुली कामाला चालत जातात ना गाडीवर, रोजंदारी ये
हमम.
सकाळी नाही भेटत भेटतात सकाळी सकाळी म्हणजे सात वाजेला चाले जातात. ना लवकरच, मग संध्याकाळी सरांना फोन लावला
हॅलो.
हा आवाज येतो का?
हो अटकून, अटकून येतेय.
हा संध्याकाडी घेतली मी न काल.
हू हू नाही मी स काळीस नऊ वाजेला गोडा केेले. मुलींना मंग दहा, साडे दहा, अकरा वाजून गेले.
सर आलेत, केव्हा आले होते सर.
दहा वाजेला आले होते, पण माझी मिटिंग घेतली. मंग मी चटाईच घडी करत होती, मंग सुनीता आली. मं! तिथसाली तर तिथं सुनीताची पण मीटिंग घेतली मंग तिची मिटिंग संपली का, मी चटाई घडी केली मंग घरी आली होती. सोना ए रंजना मॅडम, आणि मालिमा सरांना घरी. बोलवले होते ह जे-जे नही जेवण नाही केलं.
हं चहा एवढे घेतले का? म्हणजे एकत्र नाही मिटिंग घेतली होती तुम्ही, अलग, अलग घेतली होती का?
हं मी माझी मिटिंग घेत होती, पण ती पण आली तिथचं.
हा चांगलं झालं म एकत्र ज बसून त्यांची
हं त्यांच्या मुली पण नाही होते, माझे मुली होते.
त्यांचे आठ का सात होते.
हं!
माझे होते मुली जस्त. हं तर बाकी चालले गेले. पाच सहा माजे मं पाच सहा माजे पण तिथचं होते बसले होते.
हा एकत्र मग त्याच्या सोबत बसून दिलं का?
हं मी न मी नाही बसत. ती पण मालेमा सर.
हा हा खाली मान घालून बसली होती तू फोटो मधे बघित ल तुला.
हू नाही मी आजारी पण होती ना. ते दोन तीन दिवस. हू हू तर पहिले दिन दिस
हे!
हा गेली होती, सलाईंन लावली दोन दिवस मंग. मालेमा सर सांगत होते मुलींना गोडा एवढंस करून दे, असं सांगत होते म्हणून मी तिथ गेली होती. नाही तर मी नाही येणार असं सांगितल पण. मुलींना गोडा केलं म मी पण तिथचं बसली होती. तीन दिवस आजारी होती ना.
हू शेराय लावल का?
हू एक दिवस आखा-आक्खा दिवस. दोन वाजेपर्यंत गावामध्ये फिरली होती ना. मग हम्म ते स सोणाली मॅडम कोण? ते सर आले होते. त्यांच्या सोबत पहिलीचे मुले शोधायला मला.
मला पण सांगत होती, मॅडम म्हणजे नवीन शाळा कुठली आहे ना? ती शादाला आहे ना, तिथे बांधकाम चालू आहे म्हणून. कोणतं गाव सांगत होती तलावडी का? हा तलावडीची. हा तलावडीची सांगत होती आश्रम शाळा ते पहिलीचे ऍडमिशन न तेच सांगत होते म्याला पण, त्या दिवशी बघा व्हीजिटला आले होते ना सर ते. तुमच्या गावाला पण आले होते सर.
नाही. व्हीजिट ला नाही आले होते, ते कोणते सर आले होते?
हुं. आमच्या गावाला आले होते ग.
हूम अंजली सांगत होती.
म इथं ज त्या दिवशी माझी काकू वारली होती ना हे
हुं.
मग इथू आली होती मी आणि लगेच सर फोन लावला होता. मी म्हणजे तुशा दादाला फोन देऊन दिला होता. अ मग सरांचे फोन आला, असं सांगत होते मग सरां सोबत अ बोलल मग सर सांगत होते, तिथं येणार हाय व्हीजिट ला महिला गोडा करून घेवूया आसं सांगत होते सर.
हूम.
म नंतर मी सरांना वा इथे आलेलीस सर मी पाच दस मिनट थांबायचे हा, तर हो मग तुम्ही अंजली ताईकडे व्हीजिट चालू आहे, नंतर तुमच्याकडे येणार असं सांगून दिलं सर लगेच मंग रंजिना मॅडम पण फोन लावल होता, मग लगेच चालू गेली मग इथं कार वक्रम पण नाही म्हणजे झालं नाही, या नंतर येणार म्हणून लगे चाली गेली. ह गावात गेली एवढेच नाही सर ये सर येवढे येऊन गेले मग.
हुं.
हुं. लगेच मग तिथे थांबली.
म व्हीजिट किती आठ फाम भरले होते का नऊ फाम भरले सरांनी? व्हीजी व्हीजीटला आले होते ते?
हां. इथ पणं, नाही इथ इथं पण सांगत होते, मी तर दोन वा तीन वाजेला मालेमा सरांनी कोल केलं, सांगत होते, व्हीजिट ला येणार आहे असं सांगीत म्हणंल तर, मी तर बसली होती. मुल ते महिलांना गोळा करून पण म आले म सर सांगितलं की नाही येणार शहादा चालले गेले असं सांगितलं, तर मग हो म्हणे.
हम्मं चालेल मग, अजून येणार अस सांगत होते म्हणजे ते ते बेबी किट काय-काय दिलय ना, बाईपवाले ते सर्व विचारत होते कस म्हणजे भाजीपाला काय वाप पलय भाजीपाला काय-काय खाल्लय ते पण विचारले होते ते.
हम्म.
हा काय चालू आहे आता?
आता काहीच नाही आज काय काम केलं तुम्ही?
हम्म काही नाही मिसतंद मताला ती यादी तयार झाली का तुझी. भाजीपाला लागवड
तीन चार लोकांची झाली अजून बाकी आहे दोन
पाच सांगितलं हे सात ना सात. हा का.
सहा सांगितलं तुम्हाला सात सांगितलं ना. नाही आम्हाला सहा सा सहा सांगितला सहा मला सहा म्हणून बारा
बर का माझे दहा दहा आहे माझ्या गावात
नाही सांगितलं आणि रंजना मॅडम सांगत होती अजून वाढवून घ्यायचं. माझ्याकडे कमी क घेणार असं सांगत होती तर हो म्हणे
हा आणि माझे तर दहा हे सातच भेटले अजून म्हणजे जास्त जागा सांगतात त्या कमी जागा पाहिजेल असं सांगत होते पण कमी जागा कशाला जास्त रोक देणार ना ग
हम्म.
हम्म.
म्हटल सांगितलं पण आता काही माहिती माझे पण चार सापडले
हम्म.
अजून दोन तिकळची फळी मध्ये शोधणार आता
हा.
चांगले भाजीपाला
ते म्हणजे आपण जेव्हा आपण विजिटला जाणार ना तेव्हा आपल्याला पण हे ताई लावलेले असं दाखवत तस पाहिजेल ग हम्म. चांगले पाहिजेल शेतकरी.
हम्म हम्म अस नाही येत. पण नाही शोधलं नाही तर आमच्या ग्र गोरडा ये ते सांगत होते
मग तू पण लावून घे ना ग.
माझे पण आहे ना मी -म- मी अ
हम्म चालेल माझे पण म्हणजे जागा नाही पाणी पण नाही ना म्हणून नाही तर मी पण लावलं गेलं असतं माझे.
तो आहे बोर पण आहे.
आमचे एकत्रच आहे ना सासऱ्या सोबतच आहे ना म्हणून नाही ये ना. पाणी नाही भेटत ना जास्त. त्याच्यामुळे मी नाही जात आणि माझे पण नाव लिहून म्हणजे माझी मुलगी किशोरी मुली आहे ना तिला नाव टांगून देणार असते.
हम्म.
हम्म. आता जेवण करणार का?
नाही अजून नाही नंतर बाकी त्यांचं झालं माझं एवढंच बाकी हे अहं अहं
आज भारती ताई फोन लावल होत?
नई.
नाही लावलं का मला आताच फोन लावला सांगत होती काय करतेय ताई असं सांगत होती.
नाही कोणीच नाही लावलं आताच अ अंजली सोबत बोलली
हम्म, किती कॉल झालाय तुझे?
माझे तर अ पहिलाच कॉल आहे. इथून तिकडूनच येते तिकडूनच येते अहं.
हा. म्हणजे म्हण किती कॉल झाला तुझे सर्व मिळू
सर्व मिळून पाचच कॉल झाले एक एक शहाणा शहाणाहून एक कॉल आलं होत. एक रंजना मॅडमच, दोन अंजलीच आणि एक तुझ. बस एवढच कॉलच नाही केल कोणाला कोणालाच नाही.
मिंदा खोत. तई का तुझ्या
पेमेंट नाही दाखवते मला पंचवीस रुपये पंचवीस आहे.
माझे तर पेमेंट नाही दाखवतय आई ग ताई.
माझे दाखवत पंचवीस आहे. कोणासोबत बोलली ती शहाणाहून एक मुलगीचा कॉल आल होत त्यांच्या सोबत बोलली तर माझे पंचवीस आहे. रंजना मॅडम सोबत बोली तेव्हा पण नऊ रुपया नऊ का हा नऊ आले होते.
हा.
अंजली सोबत आता बोली मग सोळा रुपये आले.
असं.
हा. अकाउंट नंबर टाकलेला तुमचं? अकाउंट नंबर टाकायचं सांगत होती अंजली. ते मग दाखवते तिथ. पेमेंट असं काय नाव आहे ना?
हा येतय. असं त्याच्या सोबत मंजू, अंजली ताई अस नव्ह तेव्हा तिला दाखवणार.
हम्म. मी पण रंजना मॅडमला दाखवलं काल ते सांगितलं इथं पैसे दाखवते अस की रंजना मॅडम मी तुम्हाला व्हाट्सअपला टाकणार. कसं करायचं? बघून घ्यायचं. ते नंबर पण सेव्ह सेव्ह राहत नंबर पण कोणा कोणाचे तेे नंबर पण सेव्ह राहते.
माय म्हणजे कोणाची आहे माझ्याकडे मी कोणाला फोन
पैसे पण दाखवते जे ज्यांना कॉल केलं त्यांच्या सोबत आपण बोलले नाही ना त्यांचे पण दाखवतेच रिजिट रिजिट झालय असं नाव